हॅलो? हा,
नाही ना ओ, काय ते येतच नाही म्हणजे कॉन्टॅक्टच येतं ना खाली ते तेच येत नाहीये
मग ते रिफ्रेश करून बघा, नाहीतर सबमिट करा असं
रिफ्रेश केलंय मी, सबमिट करून पाहते, नंतर आता तुमचा कॉल झाल्यावर
हा. हा. म्हणजे आता किती झाले मग तुमचे कॉल?
अठरा झालेत, बारा करायचे आहेत, दिवसभरामध्ये आज.
होय. ते कसं सबमिट केलं की नाही, पुढचं-पुढचच आपल्याला कॉल येत जातेत नाही, राहतेेत मग ते असं सबमिट केलं तर, कॉल झाल्यावर सबमिट करतच राहायचं.
हा, कॉल जसा होईल ना, तस सबमिट कर म्हणजे तो अ काय त्याला म्हणतात, हा सेकंड नुसारच जातात ना?
जातय हा, तेच कि तसच व्हायला लागलय, काय झालेय काय ते फोन लागना पण झालेत एक एक वेळ, किवा असं वायात जायला लागलेत.
हम. ते समजत नाही आहो, मला आता तर लागतच नाही, आता काय बघू आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघते.
जर मला नाही लागला का नाही एखाद्या कुणाला तर दुसऱ्याला लावून, मग आणि नंतर मला असं लावून बघा म्हणजे ला
हा. हा. बरोबर तसं करते.
आणि काय म्हणताय, आवरलं?
आवरायचं आहे बघा
हम्म, हम्, हम्. नाश्ता वगैरे झाला का नाही?
अ नाश्ता आज तिकडे पलीकडे, जाऊबाईच्यातच झाला.
हा. हा. हा. हा.
तिकडे गेले होते. ते अ ऍक्च्युली म्हणे, मनू म्हणून मांजर आहे ना घरामध्ये आमच्या
हा. हा. हा.
ती सकाळपासून कुठे गेली, तिला शोधायला गेले तर ते पुतनीने बनवली होती, क इडली मला म्हणली काकी खाऊन जावा. ह आणि ते तिथे बसले होते, गप्पा-टप्पा रंगल्या चांगलंच रंगल्या, तास एक तास दीड तास हा मग तेच ना, मग इथ घरात पण आणल होत नॉनव्हेज, ते रा शिजत घालायच, चहा ओतून घेतला कपात, तो पण तसाच
तसाच, तुमच्यात नॉनव्हेज खातेत काय सगळं असं?
हम्! हो नॉन व्हेज म्हणजे चिकन, मटन, आणि फिश पप्पांना कॉल करून आली पप्पांचा फोन येते मला हा म्हणजे खातात आमच्यात तर म्हणजे कंपल्सरी म्हणजे एक दोन चार दिवसाने आमच्यात असतोच नॉन व्हेज
होय. कांद्या तर लागतेच ते म्हणजे असं. हा हा तुम्ही नाही खात काय.
नाही मी खाते खातच की हो त विषय काय जास्त मला व्हेजिटेबलच आवडतं जास्त करून पण आमचं इथे कसं आहे जास्त म्हणजे खूप गॅप पडून द्यायचा नाही असं वाटतं मग सारख घास खुस खात. त घास कुस खात नाही मुलग्याच तेच म्हणत सारखं असं असतं का
ह ठीक.
आता तो तिकडे पुण्याला तर आला की करल सुरू. आणि आज तर मटणच आणलंय म्हणा आताच्यामुळे ते नाही. की नाही होतं खायची इच्छा म्हणजे. नसेल तर चिकनच आणतो नाहीत का चार मांजरे घरात आमच्या.
हो काय.
हा ती इईलीय ना ते तिला चार झालंत बाळ त्यातली दोन तिला. दोन आहे आणि एक अजून ते आधीची पण एक ब्लॅक कलर ची आहे ब्लॅक व्हाईट. तीन रंगीेत. हा मग ते काय होतय तिची तब्येत डाऊन आहे मग ती काय करते हे आले की. पायात लोटांगण घेतीय. आणि काल तर अंगच टाकल होत ना असं मंग ते म्हणले हो हो कळलं मला आणतो उदया आबू
तुम्हाला आवड हाय काय मांजराची.
स्नेहा आंटी नीच आणली होती कराड मधून तिला. मग तिला आता आणून ह्या बेंदर बेंदूरला नाही का. म्हणजे या तेरा जुनला एक वर्ष झाल तिला आणून.
होय.
बेंदूर दिवशी तर तिने पहिली डिलिव्हरी झाली होती तिची आता तीन डिलिव्हरी झाल्या तिच्या. तिची माप ती शी व्हय पिल्ल आहेत ना तिची पिल्ल खूप सुंदर क्रॉसमध्ये आहे ना ती.
हा हा.
त्याच्यामुळे तिची पिल्ल हेत ना खूप छान आहेत ते आता एक दोघींना कळाले ना की तिचे मांजरे घरामध्ये छान पिल्लयत ते होतात दोघी तिघींनी पिल्ल मागितल्यात मला पण आता बघा ना ओ सकाळपासून कुठे गेलीय काय माहिती ती खूप छान आहे गोल्डनये पूर्ण.
होय असं अ असं ते शी वगैरे केलं तर असं घरात कुठं पण असं करतेत काय असं
ती सुरुवातीला करत होती बाहेर जातात बाहेर जातात. आमच्या इथे बाहेर झाला जागा पण आहे आणि बाहेर रात्रीला स्वच्छ. छतच आवडत ऍक्च्युली लिव ला. लिव नाव आहे तिचं हा तिचं लिह नाव आहे आणि.
तर. हा.
नाही आणि ती लिचा पण आहे ना बाहेरच जाते ते दरवाजी खिडकी आम्ही एक खिडकी. ओपनच ठेवतो रात्रीची पण आणि त्याना. शि ला आली असल ना मग ओरडतात जोरात दरवाजा.
होय नाही जाय उघडायसाठी.
उघडासाठी उघडलं नाही ना की मग. उघडलं नाही कि नाही तिला सवय मांजरलाच सवय.
हा हा. मग ते पण आपण लावली तर ते असं हे करत म्हणते नाही मांजर पण ते
संंगामध्ये पहि छोटी होती तेव्हा होती घरातच माती आणून वगैरे ठेवली होती
हा हा
पण नंतर तिला कळायला लागल्यावर ती अशी जास्त बाहेर पण जात नाही घरातच असते पाय असे घाणबीण झालेला आवडत नाही तिला स्वतःच नाही नाही अजिबात ज अशी पार अगदी स्वच्छ आहे त ती स्वतःची पिल्ल पण स्वच्छ ठेवते ना कुठे गेले काय माहिती सकाळपासून आवाज मारते पडली तर काल काल झोप मी आली
कुत्री वगैरे आहेत काय मग ते तशी.
कुत्र एक आलेलं आहे बघा ते कुठून आले काय माहिती माझ्याकडेच आले आणि आमच्या इथंच खातपीितचत ते सगळे ओरडायलाच लागलं हे काय आली बघा माझ्या मागण ते वांढरं आली म्हणून इकडे आली ते पण कस आहे खायला मला मी मारत नाही ना जनावरांना तर त जातच नाही हे काय बघाता तो आपल्या आले तर पाठी मागे आली बघा लगे
आलं काय मांजर
मांजूर नाही कुत्रि
कुत्री हा हा ते कसं कुत्री असली तरी जरा भिऊन कुठं पण जातेत नाही ते
नाही जात ती नाही घाबरत हिला नाही घाबरत का तर कुत्र कुणीतरी सोडले आणि मा माणसाळलेल आहे ते मग हिला काही फार घाबरत नाही ते नाही नाही दोघी पण नाही घाबरत सुरुवातीला तर जात नव्हत्या बाहेर पण आता ती सारखी येते म्हण कळाले तिने उलटलीहऊनच तिला तीन वेळा मारली अंगावरती जाऊन मांजरेनेच आमच्या ती खालीच बसली होती हा ती तिचे बाळ झालंत ना तिला घरात आली ना ती घर कसं तिझं ते आमचे हे म्हणतात ना मांजरांचं घर आहे मग ती कशाला ती अऍडजस्ट करून घेईल तिला आणि एकदम दोन तीन वेळा अचानक तर ती बस किचन मच बसते ना म्हणजे आता कस केला तर तिने खालीच बसेल लोळवली होती
अ ह म्हणजे त्याच जाळीच असं करून घेतलंय काय
नाही नाही घर माझं आतमध्येच आहे
हा
किचन मध्ये अ पहिला हॉल आहे दुसरा किचन आहे ना तिसरं बेडरूम आहे मांजरचं नाही असंच आहे ओपनच असतं ते कुठे ते ना कुठे घर करायचं
म्हणजे काही काही जण असं करत नाही ते म जाईचं वगैरे त्यां त्यांच अस करत नाही तेवढंच
करतात पण आता आपल्या इथे कुठे वार पण आपलं बघायचं काम बघायची काहीच
ते लय हे करायला लागतय ते त्यांना लागतयसं करते जास्त तर हा हे कसं चांगले हे जरा हे असते तर ते मांजरा त्यांनी त्यांची केस पण लय गळतात ओ ते इंग्लिश मांजर म्हणतात का नाही ते म्हणजे आमच्या पाहुण्यांच्या दोन एकएक जणांच्या हायत
हम्.
अगं नुसते असं झापच्या झाप ते केंस आणि ते भीतीच वाटत्या त्यांना बघितलं तर.
हं हं नाहीत आमच्याकडे काय
मला तर मांजरांची भीतीच वाटत्या पहिल्यापासून.
नाही आम्ही तर कधीच नाही प्र हाड त्यात हिजी भर झाली ही एक कुठून हाड कुठून आली. काय माहिती ती
तेल तिथच.
त्यात ते कुत्रे. ते आमच्या इथले सगळे मारतात तिला मला बेकार वाटतं आमच्यात ते बेकरी आहे ना आमची.
हा हा हा.
त्याच्यामुळ ते पैज वगैरे असत, धुन आज वाळत तू धुना आजच्या दिवस, कधी? बरं बरं ठीक आहे, ठीक आहे जाऊया. रॅशन सुटलंय
हा हा हा. आज पाऊस वगैरे काय नसल तिकडं.
आहे ना सकाळपासन थोडा थोडा येतोय ना.
चालू आहे.
चालू आहे चालू आहे थोडंसं.
हा तिथं नाही काही तो हा हा इथं नाही काल पडला भरपूर इथं पाऊस.
हो ना.
होय, उद्या ह्या वेळेस जरा कॉल केला क नाही रेंजमध्ये असते संध्याकाळी असं रेंजच येत नाही जास्त.
अच्छा. नाही वो रेंज पाहिजे, रेंज शिवाय काही नाही.
सुटत नाही हं हं हं हं
नाही तर काय काल बघितलं ना दोन तीन कॉल झाले तसेच
नाही नाही तो वायास जाईल, गेली ते.
हम्म हम.
ते माझे तर त्या वहिनीचे तर आमचे लागतच नाही वैतागली ती.
होय काल मला पण केलं का नाही हेच झालं त्यांचे दो कॉल वायाच गेले त्यांचे दोन बहुतेक तसेच गेले. मग त्यांना आज जरा करून बघा म्हंटलं. ते हे होते वो आणि आजचा दिवस होतं व्हायचं तर केलं
तेच किंवा आज म्हणलं आता तुम्हाला एक आणखी एक जणांना मेसेज केलाय त्यांचा आलाय बहुतेक मेसेज त्यांच्याशी एक बोलते. आणि ऱ्याशन घेऊन येते. स्वयंपाकाच बघत बघत आज दिवसभर संध्याकाळपर्यंत कशे पण कॉल कंप्लीट करते. कसं मी वर्क फ्रॉम होमच दुसर्या पण घेतले ना वो एक, त्याची दोन वाजता मिटिंग हे. हा ते पण हा हे रिझल्ट आहे त्याचा हा. त्याच रिझल्ट आहे ते पण छान आहे वाटतं ते करणार असेल तर करा ते फॉर्मच नाही दुसरं आहे.
हा हा ते हे एक नाही दहा मिनिटं झाले तुम्ही आणि मला
ओके ओके ओके करते करते ओके ओके हां